हॅलो आवाज येतोय का?
येतोय तोय बोल.
काय चाललंय क शी हायस?
मस्त तू कशीयस?
हम्म मी पण छान. हा मी पण छानय.
मला वाट हा हा. काय फोन करण्याच विशेष कारण?
विशेष कारण काही नाही ग, आता सण कि ती सण आलेतना पु च्या महिन्यात गणपतीच, म्हणजे गणपती येणार आहेत.
बर. म
मग तेच जरा त्याच्याविषयी तुमच्या इकड पण अ गणपती कसं
आमच्या इथे गणपती अग बसवत नाहीत. पण गावात बसवतात आम्ही राहतोय ना तिथं नसतोय, पण गावात असतात. तुमच्या इकड कसं असते? मला फक्त एवढं माहितीय की, अं आपण जस आणतो ना तसं पण गौरीच कसं काय? तिकड कसे मुखवटे बसवतात ना गौरीचे. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो